लव.
हॅलो.
हा जेवण झालं का?
हम्म हम्म झालं की तुमचं?
आमचं झालं जरा एक इकडं तिकडं फिरत होतो
हम्म.
हम्म हम्म.
काय काय होतंय जेवण?
जेवण आज अ व कढी कीलती. भाकरी मुगाची उसळ हम्म आवडत्या ना ह्या मिस्टरांना आमच्या
हा हा मुगाचे.
तुम मुगाची उसळ हम्म.
आमच्या काय आज हीन काय शेजवान राईस केलेला.
होय.
होय. ते राईस जरा फ्राय करून ते वेझीटेबल घालून सगळे अन त्यात ते शेजवान सॉस आणि काय काय मिक्स करून ते केलं होतं. ते सगळ दुपारी आणून दिलेलं साहित्य फुले घालाय लागेल.
हम्म.
ते एक टाइम केलं की पण नुसतं रायस केलं की बरं वाटतय हलकं फुलकं.
हम्म हम्म. मग मद्रासमध्ये पण आमच्या बहिणीच्यात अ टॉमॅटो राईस लेमन राईस भरपूर करत्यात तिकड. पालक पालक राईस भाताचे प्रकार जास्त असत्यात. हम्म.
तिकड लेमन राईस जास्त खातात.
लेमन राईस लइ खात्यात होय होय होय आणि इडली आणि डोसा.
रस्सम असते रस
रस्सम रस्सम हो र
इडली आणि आपल्या इकडे इडली सेपरेट सेपरेट पडते तिथे एकातच मिक्स. करत्यात सगळं.
एकात मिक्स करून असं त्यात अ होय होय होय. चांगलं ती ती तिकडे वेगळंच असते ते काय.
होय आणि तिकडे उन्हाळा आला की नाही इकडे ते रागीचे मुद्दे करतात जे आपले हे जे ह
कशाचे?
रागी नाच
हा रागी हा नाचणीचे होय होय होय. करत्यात करत्यात करत हम् उकडून पे हो हो हो ते.
ते असं मिक्स करून आपल्या लाटण्यान मिक्स करून नाही त्याचे तूप टाकून ते रागीचे मुद्दे नुस तर रस् म्हणे जर रस्या बरोबर खातात.
जातात वय आणि तिथे इडलीच सोबत तिने चिकन खातात चिकन हम्म.
तिकड जास्त आणि तिकड परोठा असतो आपल्या इकडे चपाती असते तिकडे णे तिकडे चपाती नसते रोटी चपाती तिथे पर परोठा परोठा असतो.
परोटा हा परोटा असते हम्म. खरं ते तिकड ते म्हणजे त्या हवामानाला जे सुूट होईल ते खातात ना ते नीट.
होय होय
हम् तरी पण आमच्या तिथ बहिणी भाकरी तेन पीठ इथन नेत्या. तिथं काय करत्यात तीन चार वेळा गिरणीतन दळत्यात. तिथं दळाला आपल्यात कसं आहे यथं गिरणीत एकदा घातलं की, दळून येतां ना. तसं नाही आहे. तीनदा घालायला लागते दळण. मग ते बारीक येते. असंय तिथं. होय होय.
नाही ते ते काय त्यांचं ते राईस आणि ह्याला पण, ते फ्लोर हे असते ना.
हम्म. होय होय राईस राईसच राईस. हम्म.
आणि तिकडं राईसच जास्त खात्यात. आता मी मैसूर हे झालं, चेन्नईला सुद्धा मी गेलेलो. ते सगळं तिथं, रस्सम आणि ते हेच. राईसच जास्त.
राईसच जास्त असतंय होय. हो.
हम्म, आणि मासे जास्ती तर
मास.
चेन्नईला माशे.
मासे भरपूर आहेत होय होय होय.
हम्म.
आम्ही गेले की ते हेच अं इडली आणि डोसाच खातो आम्ही तिथे गेल्यावर.
हां क्लायमेट पण असं दमट असल्यामुळें ना तिथं ते हे होतंय. आणि ते क्लायमेटला तेच ते चालतंय बाकीकडें आपल्याला ते
आपल्यात आपल्या इथं त्रास होतंय आपण कसं खाहीत नाही एवढं नाही. होय होय होय.
आणि तिथं आपण गेल की हिंदी कोण बोलतच नाही तिथं. त्यांची लोक-लोकल लँग्वेज लोकल लँग्वेज इन इंग्लिश.
होय. हिंदी बोललं की त्यांनी त्यांना येतंय हिंदी, खरं ती बोलू लागत नाहीत. आपल्यासोबत.
होय.
मग आणि आम्हासनी काही ती भाषा कळतच नाही.
होय नाही हे कळतच नाही तिथे ऍटोवाल्यांना सुद्धा तिथं इंग्लिशच मध्ये कन्वर्ट कराला लागतंय, नाहीतर लोकल लँग्वेज.
लोकल नाही हम्म.
कुठं-कुठं फिरला तिकडे?
आम्ही गेलतो की आम्ही आता हे राही आता कोईमुत्तुर करायचं आहे. ते जायचं आहे कोईमुक्तुरला आता, आता आम्ही बहिणी-बहिणी सगळ्या जाणार आता बघूया जायचं आहे. ते मद्रास पूर्ण फिरलंय ते टेम्प पल ह्याचं ह्याचं ते हम्म गोल्ड टेप हे बघितले की तीन-चार वेळा गेलोय आम्ही ते होय सुवर्ण मंदिर होय होय होय.
मी पण गेलतो, तिरुपती पासनं जवळ आहे ते. दीडशे किलोममीटर वर आहे. तिथं मी गेलोय तिकडं, दोन वेळा गेलोय. टेम्पलला होय तिथे गेलोय तिरुपतीला गेलोय.
तुम्हानी मद्रास मधली मग काय माहिती आहे आणि?
मद्रासमध्ये काय नाही मी मद्रासमध्ये कामाच्या निमित्त गेलेलो.
हां हां.
ते तेवढं दोन-तीन दिवस होतो परत आलो.
होय हम्म हम्म आमचं कसं वर्षात तून एकदा, नाहीतरी दोन वर्षातून एकदा तरी आम्ही सगळी जातोयच ट्रेननं.
हम्म हम्म.
ती बुकच करतोय आम्ही पूर्ण हे
हम्म हम्म.
त्यामुळ ते आम्हानी म्हणजे ते आता हेच मद्रास हेच झालंय. काय हम्म काय वाटत नाही काय नाही. आणि कळतंय ट्रेन काय शेवटच आम्ही ते हे ह्याच्यामध्ये उतरतोय आम्ही. ते काय ते तिथून मग मद्रास ला अस आणि ती हे ट्रेन ह्याला जात्या हम्म तिरूपतीला.
हम् हम, हम.
तिरुपती तुम्हांला काय माहित तिरुपतीला कितीदा गेला.
तिरुपती झाले की तीन वेळा माझं. एकदा होय एकदा आम्ही हे ऑफिस मधले तेन गेलेलो. नंतर मी आणि मी मित्र दोन वेळा गेलेलो.
दोन वेळा हम् हम,
बाकी घरातली तेन गेलेली एकदा म्हणजे आमचे मामाचे तेन एकदा जावळ काढायचं होतं. त्यावेळी पूर्ण डबाच त्यांनी बुक केलेला दोन डबे एवढे तेवढे सगळे जण गेले. जवळजवळ पन्नास जण गेलेले.
व्हय एवढी?
होय.
हम्म!
सगळे.
आमच्यात पण सगळ्या बहिणींची मुला नातवांची सगळ्यांची तिथं तिरुपतीला जातात हे करायला. आम्ही पण आमच्या बाळाचं काढायचं होतं खर ते काय कॅन्सल झालं. ते काय तिकीट मिळालं नाही काही नाही त्याच्यामुळ. कॅन्सल झाल नाहीतर मग आम्ही नरसिंहवाडीला काढलं.
हम्म काय इकडे फक्त जाऊन यायच काय त्याला
एकदा जायचं आहे. तर ते वेळ भेटना नी त्याच्यामुळं ते टायमिंग हे होतय ना सगळं मागं पुढ होतय.
गेलं तर सगळी बुक करून मिळून जायला पाहिजे. तर ते हे होतय कोऑर्डिनेशन मग नाही एकट, एकट, गेलं ना मग ते वेगळं हे होतय.
हम्म!
आता आम्ही पण कसं चेन्नईला गेलो तेव्हा येता येता आम्ही ते केलं इतना बस मधून आलो. तिरुपतीथ रात्री पोहोचल्यावर मध्ये तिथ खाली राहिलो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ह जाऊन मग दर्शन घेतलं.
हम् हम्.
अस. आता काय कोल्हापूर डायरेक्ट ट्रेन आहे त्यामूळ होतय सगळ.
वय डायरेक्ट ट्रेन हाय आता होय होय.
होय.
हम्म,, तिकडं भांडी पण चांगली मिळतात मद्रास मध्ये छान मिळतात भांडी.
मद्रास मध्ये भांडी पण आहेत. परत कॉपरचे वस्तू ते चांगले आहेत तिकडे.
होय होय.
देवाच्या.
हम्म ते गँडर, गँडर पण तिथ त छानाय म्हणजे तिथंच मिळते मद्रासमध्येच ते गॅनडर ते- हे करायचं कोल्हापूर हेच्यात न्हाई आपल्या इथं आपल्या सिटीत न्हाईये.
हम्म कुठलंय ग्र्यांडर?
ग्रँडर हे इडली डोश्याचं पीठ तयार करायचं ते.
हा हा हा. तीथंच जास्त लागतंय ना ते, ते कोईंबतूरला बनवत्यात.
होय होय आमी घे आमी घेऊन आलोय की तीकडुन. त्यात आमचे मसाले सगळे होत्यात त्यात. आणि चटणीचा मसाला मी त्यातच करतुय ओला मस
हम्म हम्म.
तला वाळला मसालाच ग्रँडर मध्ये. म्हजे दगड असते ना ते असं दगडा मुळे हे च
हो.
चव लागते ना ते इडलीच तीन पीठ आम्ही ते ग्रँडरमध्येच करतोयेत त्याच्यामुळ छान होत्यात ईडल्या हो.
अन् अन ते ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी आय ना ती त्यामुळं ते चांगलं हे होतय त्यात वाटतंय चांगलं बारीक.
होय होय होय होय होय आता ते नविन आली ते. ते इडलीच आता पूर्वी हुतं ते दोन दगडाच होतं आता ते असं वेगळं आलय.
हम्म हम्म.
आताच प्रत्येक वेळला वेगवेगळ येणारच नी. कंपनी काय हे करल त्याच्यावर असते ना ते.
ते नवीन आडवान्स होत जातय त्याच्यात.
यते यते हो होय होय होय हम्म मग? आणि काय मग?
आणी काय तिकडं कुठली कुठली फिरला नवीन स्थळं म्हणजे पर्यटन?
पर्यटन नाय आम्ही फक्त मद्रासच फिरतोय असं प्रत्येक वेळी गेले की मग वेगवेगळं जातोय.
मग सगळी तयार व्हायला पायजेनना एक नाही म्हणते. हो म्हणते मग आता आम्ही पुढच्या वेळी जाणार आता सगळे.
पुढचंय हम्म हम्म. आपण जाऊया सगळे मीळुन.
चालेल की चालेल नक्की.
एकदा जाऊया जाऊया, ट्रेन न जाऊया की, हा काढुया काढुया ट्रिप काढुया एक. चालतय, चालतय, चालतय, चालतय हम्म.